हॅलो आवाज येतोय का तिकडे? हा इथेच. उद्या पाऊस भरपूर चालू असल्यामुळे थोडसा, आवाजाचा प्रॉब्लेम होईल तुम्हाला माझा. बाकी तुम्ही बऱ्या आहेत ना कशा आहेत, हा एकदम मजेत छान आहे आसूस आणि आता सध्याच पावसाचं वातावरण असल्यामुळे तर आणखीनच हे आहे. तिकडे पाऊस वगैरे आहे बऱ्यापैकी?
होय बऱ्यापैकी मध्ये होता भरपूर आता थोडा कमी झालाय तसा.
नाही इथे आता दोन दिवसापासून चालू झालाय भरपूरच येतोय आता.
होय काय हा हा.
हो बाकी आज मग सुट्टीचा दिवस.
होय, होय मजेत. आज सगळे पोरां चीच हे चालू आहे.
धावपळ सगळे हो मुलांच्या ह्याच्यामध्ये नाही होत ओ कसं आहे सगळ्या मुलांची तयारी करणे, आवरणं सगळं आता कसे ते छोटे अस ल्यामुळे आपला वेळ जातो कसा समजत नाही.
समजत नाही होय.
बाकी तुम्ही बरे आहेत?
होय होय बऱ्याय. तुम्ही बऱ्याय?
हो हो एकदम व्यवस्थित आहे मग आज काय सुट्टीचं नियोजन काय वो?
अहं काय नाहीये आज.
हा कारण आता कस आषा आषाढ महिना चालू आहे ना त्यामुळे आ आता मुलांच्या फरमाईश असतात काही ना काही सुट्टीच हे करा ते करा.
सकाळपासून तेच चालू होत मग आता झोपवलोय म्हंटलं झोपल्यानंतर फो फोन करूया, अहा.
ह्यातन वेळ मिळत नाही मुळात आपल्याला बोलायला वगैरे एकमेकांशी पण त्यातनही आपण थोडा थोडा वेळ काढतोय.
होय. तुम्ही काय जॉब करता मग?
नाही नाही. मी घरीच असते सध्या पण माझा छोटाच आहे माझाही त्याच्यामुळे थोडस घरी अस त्यातनच त्याला पण सगळं आवरून सगळ तयारी करायची म्हणलं की थोडस कठीण जात, हो. आणि आज प्रत्येकाशी कॉन्टॅक्ट होत नाही आपला होतं कस कोणाची कामाचं हे असतं त्याच्यातन पण प्रत्येकाना वेळ नसतो सुट्टीचा आवराआवरी पण अस तात ना प्रत्येकाच्या, काही आता आहेत सगळे जॉबला वगैरे जाणारे बऱ्यापैकी आहेत. हो. घरामध्ये काय छोटा वगैरे आहे बरा आहे ना?
हा हा हा हाय.
बरं मला एखादी तुम्ही रेसिपी वगैरे सांगू शकता का तुम्हाला कुठली आवडती ती.
अ तुम्ही सांगा. तुमची म्हणजे अशी स्पेशल कोणती डिश असे
नाही नाही माझी काही स्पेशल डिश वगैरे नाहीये फक्त मला मला आवडणारी आहे ते म्हणजे आपले उकडीचे मोदक तसं बरस आई च्या हातच बनवलेलं तर सगळ्याच गोष्टी आवडतात. स्वतःला मला काय बनवण्याची अजिबात आवड नाहीये. पण दुसऱ्यांनी बनवून दिलं तर खाण्याची मात्र भरपूर आवड आहे. पण त्यातल्या त्यात मला ते रेसिपी माहिती आहे म्हणजे मोदक वगैरे आपण कसे बनवतो ना त्याची रेसिपी फक क्त माहितीये मला ति मी थोडीेशी शेअर करते तुम्ही पण मला त्यात काही थोडासा बदल असेल तर तुम्ही पण सांगा मला. हो. ऐक. आपण काय करतो ते पहिल्यांदा पीठ वगैरे घेतो म्हणजे तांदळाच पीठ वापरलं जातंय. ते आणि ते उकळल जा म्हणजे उकळल जात थोडस गरम केल की त्याच्यामध्ये तांदूळ म्हणजे ते सॉरी आ पीठ वगैरे टाकून थोडस हलवल जात पाण्याच प्रमाण थोड कमीच पाहिजे कारण आपण कस आता जस भाकरी वगैरे मळतो त्या पद्धतीने त्याला करून नाही चा त्याला हो हळू हळूहळू थोड थोड प्रमाण किंवा आपल्याला कस एकदम जास् स्त पण होता कामा नये म थोडस आपण पाणी गरम बाजूला जरी ठेवल आणि पिठ नंतर तर हातानी पण थोडस मळल तरी चालत ते पण त्याच एक हे वैशिष्ट्य आहे की ते आपण मळताना
हा हा
अ गरम गरमच हे केल पाहिजे त्याला थंड होऊ दिल नाही पाहीजेत हो कारण थंड झाल की त्याचा मोदक नाही तयार होत
हा हो
हा आणि मग त्याच्यानंतर त्याच्यामधल सारण हे पहिलच आपण तयार करून केल पाहिजे सारण पण कस ओल्या खोबर्याच असत ओल खोबर त्याला थोडस भाजल जात कारण एकदम पण ओल कस खायला आपल्या थोडस चवीला हे लागत ना थोडस म्हण लालसर अस भाजल्या जात त्यात गूळ टाकून त्याला थोडस गरम केल जात आणि ते ता सारण त्यात भरून त्याची अशी कळी वगैरे तयार करून मस्त मोदक बनवला जातो तो
हम् ह
आणि त्याच्यानंतर त्याला आपण जे उ उकडवतो
हा हा
उकडण्यासाठी आपली चाळणी वगैरे असते स्टीलची वगैरे ती तुम्ही पातेल्यात किंवा कुकरमध्येही डब्यावरती ठेवली कारण त्याला कस आतन पाणी नाही लागल पाहिजे पाणी जर लागल तर ते खराब होऊन जात
हा हा हा
हो आणि मग त्याच्यामुळे त्याच्यावरती तुम्ही एकतर ओला कपडा किंवा आपले केळीची पान असतात ना ते ठेवू शकतो आपण
हा हा
आणि त्याच्यावरती ते मोदक उकडायला ठेवले की ते मस्त एकदम छान लागत त नंतर गरमागरम वरती अस तूप टाकून खायला घेतले तर काय मग विचारूच नका हा तो पदार्थ खूपच जास्त आवडतो तुम्हाला कुठली एखादा आवडत असेल तर तुम्ही पण
हो मला पण हे आवडते कोल्हापुरी मिसळ वगैरे अस
हा हा हा नाही मला मिसळ म्हणजे हा मिस तर मी कधी म्हणजे बनवते अशी पण मला अशी जी परफेक्ट रेसिपी आहे ना ती जमत नाही तुम्ही सांगितली तर बर होईल
हा हा सांगते की मी काय करते ते मटकी आणि बटाटा थोडा अस अस उकडून घेते शिट्टी काढून घेते
हा पण आपण ज्यावेेळेस मटकी उकडल्यानंतर त्याचे हे नाही होणार ना मधे आपली डाळ तयार नाही होत ना म्हणजे मटकी कशी भिजून हा हा हा
एकच सुिट्टी काढायची अ आणि फक्त त म्हणजे जास्त वेळ शिज शिजवायला त्याचा फ्लेवर टेस्ट वेगळी येते ना म ह्याच्यात
हा- हा मग साधारण किती शिट्टया घेतात?
एकच शिट्टी घेते मी कारण त्याला मोड आलेली असते त्यामुळ ते शिजायला
त्यातले सगळे परत जीवनसत्व पण हे होऊ शकतात जास्त प्रमाणात आपण हा
हा एक बटाटा घालते. आणि आपल्याला केवढी क्वांटिटी मध्ये करायची मी त्याच्या प्रमाणात मोड आलेली मटकी घेते. त्याची एक शिट्टी काढवते आणि परत मग कांदा टोमॅट्याची प्युरी अ आणि हे आले लसूण पेस्ट. आणि तेलामध्ये मोहन घालते. जिरा मोहरी कढीपत्ता मग त्यात आलं लसूण पेस्ट. हा -हा बारीक करून पण घालू शकतो. मी म्हणजे ते खोबरं वगैरे नाही घालत. मी फक्त कांदा टोमॅटोच प्यवरीच यूज करते मग तेलात जर असं एकच चमच हा एक चम्मच बेसन तेलात जर असं लालसर होईपर्यंत भज आणि हे करायचं कांदा टोमॅटोची प्युरी घालायची. मग मिसळ मसाला आपली चटणी हळद.
हा -हा आता आपल्या इकडे कोल्हापूरचे हम्म - हम्म. कोल्हापुरी जे मसाले असतात त्याची पण चव जरा वेगळी अस असते ना अशी ते म्हणजे तुम्ही ते काय वेगळ्या पद्धती तिने बनवले जातात का असं थोडेफार.
वेगळे बनवलेला असतो म्हणजे इकडच्या साईडला कसं तिकट जास्त लागत लागत ना चरचरीत असं हा. हा त्यामुळ लवंग टेन त्याच जास्त केलं जातोय खड्या मसाल्यांचा हा - हा. आणि मिरची पण तशी अ तिखट एक लवंगी मिरची मिळ ते ना ती पण घातली जाते. जास्त प्रमाणात आणि काश्मीरी मिरची एक नवीन आली लाल पणा टिकून राहण्यासाठी.
हो- हो कलरिंगसाठी म्हणजे भाज्याच्या हो कारण त्याची काही वेगळी चव नाही. पण कलर भरपूर छान येतो त्यानी कारण मी पण आत्ता बघितलेलं ते कलर साठी मी कधी -कधी कस होत आपण सज आपल्या चाट नी वगैरे खाण्याचा मोह आवरत नाही ना. मग मी ती ट्राय केलेली पण प्रत्यक्षात तिची काही चव तशी नव्हती.
आणि आल्याचं पण थोडं जरा प्रमाण आम्ही म्हणजे जास्तच ठेवतो. हो ते उष्ण आणि परत तखट पण असतं ना आलं.
हो- हो- हो. कारण आदरक सव आपल्याला शरीरासाठी योग्यच आहे. पण जास्त प्रमाणामुळे उष्णता पण वाढते ना भय कर हा -हा मग उष्णतेच आता गरमीमध्ये वगैरे खायचं म्हटल्यावर कसं खाणार मग ते.
हा हो. नाही. खर आता ते आमच्या शरीराला सुटेबलच झालेलं आहे ते का. तर आम्ही वर्षानुवर्ष किंवा सहा महिन्यातून एकदा असं आम्हाला आमची जॉईंट फॅमिली आहे त्यामुळे भरपूर पूम्हाला चटणी लागते आम्ही दहा किलो. यॅट टाइम दहा किलो मिरच्या आणून ते सगळे परत दहा किलो मीठ त्यात आसं सगळ प्रमाण आमचं म्हणजे जास्त करतोय आम्ही भरपूर. हा ती वीस पंचवीस किलो हा चटणी होते ती. तयार हा होय कारण आमच्यात तिखटाचं प्रमाण पण जास्त आहे, आणि फॅमिली पण मोठी आहे, आणि नॉन व्हेजच पण प्रमाण जास्त
हा मेन म्हणजे त्यालाच भरपूर लागत असणार आहे, कारण कसं तांबडा आणि पांढरा रस्सा हा प्रकार भरपूर आहे. त्यात आणि खवये जर असतील घरात कुटुंबामध्ये आपल्या तर मग काय आपले ते वार असतात ना ठरलेले बुधवार, शुक्रवार, रविवार वगैरे ते वार काय चुकवत नाहीत ते. हो, आणखीन काय म? बरे आहेत ना आसं? आणि आपल्या जे जेवणामध्ये असतं ना आपण आता कसं आता भाक री किंवा आता मिसळ सोबत पाव वगैरे हे करतो आपण पण त्याच्या सोबत पाव कसं आपण लहान मुलांना नाही जास्त करून आपण म्हणतो ते कधीतरी आसतं वगैरे पण कधी कधी काय होत त्या वेळेस ते अती प्र्रणात खातात मग अशा वेळेस काय त्या मिळ सोबत दु सरं आपण चपाती वगैरे किंवा काय वेगळं ट्राय करू शकतो का तांदळाची भाकरी वगैरे अशी?
हं हो म्हणजे पोरं खरं ते आवडीन ते पावच खातात, काही वेगळं देण्याचा प्रयत्न केला ना ते मग
खायला तयारच नसतात बरोबर आहे ते पण, कारण कस मुलांच्या हट्टा पुुढे आपण
हा आणि लई तर कोण टेडीमध्ये खात नाहीत तसं सोडा ते, आमच्या घरी तर म्हणजे हू त तू छोटी आहेत ना त्यांना वेगळी सेपरेट मिसळ केली जाते.
हा हा, कारण तिखट प्रमाण त्यांना कमी पाहिजे ना? तिखटच प्रमाण जर वाढलं तर त्यांना आतापासूनच शरीराला आणखीन व्याधी तयार होते, कारण आपल्याला सध्या बघ तो तिखट थोड्या प्रमाणात जरी जास्त झालं तरी उष्णता वाढते आपल्या शरीरातली, आणि त्या मुळे म्हणजे आपल्या जिबेचा मोह न आवरल्यामुळे आपल्याला दहा भा ना जावं लाग बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामुळेच होतात खरतर आपलं मोह आपल्याला कंट्रोल
च बनवतोय आम्ही वेगळं करतोय त्यांच्यासाठी
हा हा मुलांसाठी हा नाही बरं आहे उलट तुम्ही काळजी घेता मुलाची तेच चांगल आहे म्हणा कारण मुलांचा पण हुं
आणि आमच्या रेग्युलर घरातल्या वेगळ्या
हा हा, नाही पाहिजे नाही आणि तुमच खरचं खूप छानपैकी अशी माहिती पण मिळाली मला, आणि खूप बरं वाटलं तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं धन्यवाद. ओके बाय.
हा बाय.